हा आता तुम्ही राहताय त्या घरात म्हणल ओ
परवा हायत
हा तेच की जुन्या पद्धतीचे असते तील काळ्या
नाही शाली फरशा आहेत त्या स्टाईल फरशा त्या हा हॉल मध्ये अशा कार्पेट टाईप टाकल्या होय पुसा हा ह ह पुसाय लागते ते म्हणजे दिदीच्या लग्नाच्या आधी घातल्यात आ वाटत होते
हा हा
पोरी फरशा भेटल्याशिवाय येतत्या
नाहीच की आणि स्वयंपाक खोलीत
ते
काय म्हणला
यांनी सारवत होतीत दोनच खोल्यात घाटले होती त्यांनी आणि सारवत त्यांनी मग माझ लग्नाच्या अधि का नाही त्यांनी कोबा वगैरे करून अस व्यवस्थित करून घेतलय तर कोबा त्याला ते तू गुळगुळीत करत नाहीस हा सायला पाहिजेतणा
जेवलेल डाग तेन तिथंच बसून जेवत असशिला
जेवणाराय अ आ जेवत म मध्ये जेवतं एवे जेवायच एकत्र जेवत्यात सगळी पाणी आण सगळे कोण कोण आले अस नाही अस कधी तर मास पण आल भूक लागली तर आधी हो सगळी तर जेवतात. सुंजावाला बर वाट की तेल सोडून त्याल बरं वाटत नई वो हेंना सोडून जेवते. फक्त मिस्टरांना तेवड सोडून जेवल.
हा हा
करीत नहीत
हा हा माल्यावर परत जेवत्यात का वाढायला लागते
हं जेवतेत तु कधी कधी करवा कधी कधी तर जेवतेत कधी कधी वाढतोय असं करतात
हा हा.
म्हणजे कसं टायम आल तर राहिली अकरापर्यंत तिथून पुढे आले की हाय मग मग कोणा अशी एकदा झोप मोड झाली की पुन्हा झोप लागत नाही ना सकाळी बी उठायला हते लवकर आणि अशी दुपारची उन्हाच्या ह्यान काय झोप लागत नाही.
मग काय ह अलार्म लावून झोपताय काय?
होय गजर लावून मला जागेत नाही कशी मम्मी अ सवा पाचला उठतोय मी
सगळीजण
सगळेच दीदी मी सवा पाचला कायम उटतोय
हम्
आणि सासूबाई मग एक पाच मिनिटांन निम्मी उटून अस हे तेण शेगडी पेटवली का नाही त्या उठ तु नाशे हे करतया अ दुधाच गुळी कोंडा सासरे आमचे आणि अंघोळया पाणी दुधाडायला
हा हा कोण? काढते मग?
सासरे आणि सासूबाई काढतात
काढत्यात होय? हा हा संध्याकाळच दिदी काढत्या
अं ती संग काढत सासुबाई आणि सासरेच जात्यात ती शेण टाकायचं असं वैरण काड्या कधी तर लागत्या काढू अशी करत
हम्म हम्म मग तुम्ही तोपर्यंत इकडं स पाकाला
हा लोटझाड करायची तो घरात आणि मग जेवणाला घालायचं जेवण काय मग एक एक शिज आठ वाजेपर्यंत निवांत एक एक आवरतय फक्त सासरे आज सासरेच जरा लवकर जेव
लवकर उठलं की लवकर आवरतय.
हा लवकर उठल की, मग संध्याकाळी झोपायला बी लवकर बर वाटतय ओ. दिवसभर झोप लागत नाही असं संध्याकाळी तरी साडे नऊ दहाला. जीऊन बिऊन भांडी वगैरे आवर दहावाजेपर्यंत भांडी आवरत्यात आणि मग तिथन मग फोन घेऊन ज व्हिडिओ बिडिओ बघत बसायच साडे दहा पावणे अकरा दरम्यान मी रोज झोपते बघा. साडे दहा वाजले की मी फोन ठेवते हा घेत नाही
हम्म, हम्म.
फोन बघल तेवढा जास्ती बघूच वाटतंय मग ते.
होय.
उठू वाटत नाही परत.
अती सवय पण चांगली नाही ना.
हा सवय बी चांगली आणि मला आधी लग्नाच्या आधी पस हेन डोळ्याला त्रास होतय. ते चष्म्याचा, मग मला चष्मा नको हाय म्हणून ती ते औषधे घालून हे करून घेतले होत आम्ही. ते डोळ्याच अस चस्मा न फोन हे करून घेत्यात कनई तसं करून घेतल होत. तर त्याचा आणि त्रास व्हायला लागलाय आता रिटर्न त्यांनी सांगित म्हटल त्याचे दोन चार वर्ष जाणार म्हणून. हा मग ते तस होतय आणि बीन बघायची सवय ती पण
बघू वाट हा.
आणि ते आ आकर्षण करतय ओ जास्ती. फोन बघत्यासच नव्ह आकर्षण करतय आपल्याकडं. जेवढं बघल
बॅलन्स तर किती महाग झालाय.
साडे तीनशे रुपये महिन्याला चार घरात फोन आहेत
आमच्यात किती सांगू? हम्म आमच्यात पण दोन, तीन, चार, सहा.
हम्म सहा फोन आहेत
हम् माणसं पाच आहेत मोबाईल स मिस्ट रांन कड दोन हाईत अं
तुमच्या मिस्टरांकडं दोन कोणाकड? आहे जसा
त्यांच्याकडच कि मिस्टराकड
दोन का मग?
नवीन घेतलाय जुना ठेव वाटत नाही त्याची सवय लागलेली असत्या
हा हा चालू हायत होय मग रिचार्ज कस करत असा सगळ्या फो
तेनी मारतेत होय होय अत्तीच्या मामांच्या आणि हेन मोबाईलवर वर्षाचा पॅक असतोय आम्ही काय महिन्यात दोन महिन्याच असं मारतोय
ह मग आतिंचा पण स्क्रीन शॉटच आहे टचपॅडचा
होय त्याने आर डी भरून घेत्यात ना
म्हणजे
पिगणी गोळा करत्यात बघा तस करत्यात त्यांनी
सासुबाई तुमच्या?
होय त्यांची बारावी शाळा झालिया
त्या मग काय? आई शप्पथ! मग
हम
सासऱ्यांच्या कड नाही सासऱ्यांच्याकड भी आयफोन आहे म्हणजे सगळ्या दिलता लहान कीपॅड चा म त्यांना समजत नाही शिक्षण झालेलं नाही नाही दोघांचं मग आणि ते मी कुठं जायचं तिथच ठेवून आले त फोन
हम्म हम्म.
विसला लागलीत फोन शेतात न्हेले तिथंच ठेवून आले माझ्या घराला जायला
सवय नसल्यामुळें हो
आणि सिग्नल घरात त्यांचा पण आहे अस का नंद
हम्म हम्
खरंच त्यांनी पोरं बीर हेलत्यात म्हणून तो काय आणयचा असतो हम
तुम्हाला किती नंदा आहेत?
तुमच्याकडे काय
एकच आहेत व्हयं ह हम्म हम्म.
सख्खी एक आहे आणि चुलत आहेत त्या काय बोलत नाहीता हम् मावस एक सख्खी एक नंद मावस् नणंद जीव प्राण करते.
हम्म हम्म
असे बहिणीगत आहे की नणंद नणदाचं आमच्या काय नसतं सख्खी नणंद लई चांगली आहे
हम्म हम्म
परवा फोटो ठेवलेला स्टेटसला
हम नाहीव एवढ काय मला आठवत नाही
हम् त्यांच्या गावची नरसोवबाची जत्रा होती दोघी पण गेलत आम्ही राहायला दोन दिवस तिच्याक नंदा कड हम्
हा हा मग इथ काय सासूबाई होत्या?
हम्म हम्म
हम् तशी ती लई चांगली अशी धरून चांगली लई आहे अशी काय तर झालं तरी आमच्या बाजूनच बोललं अशी आहे तुमचं चुकलंय भावाला अशी करत्या आ
हा हा
तुम्हाला नणंद
आप आपण जीव लावला की त्यानी पण जीव लावत्यात तो आपणच मुळात हे पाहिजे पहिला हम्म
हम् तुम्हाला नणंद नाही?
मला नाय य
नाय काय -
हम्म हम्म
पनाशे
चूलत हय की.
हा हा
चूलय हायत चूलय हायत चूलत चुल हयत हा काय ते?
हा इन जना येड जण असत तुमचे
हाय हय हाय अस असते की दोघी तीघी ची का चौघं झाल्यात लग्न अजून दोन आहेत बिन
हा मग हाय ह
शिकत्यात अजून हा
ह ह तिथंच घर आहेत मग ति जवळ लांब य
हा जवळच आहेत लागूनच आहेत घर
कस असेल तर बरं वाटतंय ह कोणत तर
होय
ह् कस
चार दिवस जरी आंजरी घर भर भरल्यावर वाटते नाय ह हक्कान चार दिवस वहिनी हे कर वहिनी ते कर असं म्हणणार पाहिजे
पाहिजेच की ह ह ह आणि अ कि शेवटी अस कसं म्हणतात की ननंद असावी येखंदी आणि याशिवाय सासूला बी लेकीची कळस
हा तेच की तेच क-
तसं म्हणत्यात होय मालक
हम्म
सासरी चांगली आहे सगळे सासूबाईना नाव ठेवाय नको ऊगच.
हम् हम
म्हणजे पटतंय चांगलं आमचं असं
हा पटतेय म्हटल्यावर काय नाही सोडा.
एक मिनिट कॉल व्हीत आलाय. अं काय म्हणालास
आपणच समजून घ्यायला पाहिजे हो तेनी आता वयस्क कर हायत म्हणल्यावर न शिकलेल्या
ते पण हायचं खर आपल्याकडन कसा रिस्पॉन्स येईल तसच फुढला माणूस देतोय हम्म कट करुन लावतो तमा
हॅलो हॅलो हा बघा कि टच होतय का
तुमच्याकडन गेला तर होईल?
नाही नको तस स्क्रीन ऑपचं बटन दावा आणि चालू करा परत हॅलो हॅलो